प
बोल की,
काय चाललंय.
काही नाही बघ बसलोय.
हम्म जॉब वरण आलीस का?
होय आज फस्ट होती.
हां हा.
दुपारी आली तीन वाजता.
हा हा.
तुझं काय चाललय?
माझं काय नाही आवराआवरी चालूय घरातली
होय. तब्येत वगैरे आहे का बरी.
होय तब्येत आहे की बरी.
हम्म आता वातावरण बिघडायला लागले पावसामुळे
होय तुझी आहे का तब्येत बरी?
हाय हाय बरी आहे माझी तब्येत
हम्म काळजी घे तब्येतीची.
होय होय बाळ बर आहे का तुझं.
आहे आहे बरे होय बरं वाटत की.
हम् जास्त वाऱ्यात वगैरे पाठवत जाऊ नकोस. लहान मुलं ऐकत नाहीत खरं तरी पण जरा कान वगैरे बांधून ठेवायचं.
काढून टाकते कानाला बांधलं की.
हम्म आताच जर असं काहीतरी. खेळणं वगैरे हे ते देऊन आताच खेळायला लावायचं बाहेर जास्त वाऱ्यात नाही पाठवायचं.
तिला जास्त पाण्यातच खेळायला आवडतं.
हम्म. त्यामुळें सर्दी वगैरे लवकर होतेया ग तिला.
हम्म. ऐकत नाही. नाही पाणी दिलं की रडाय लागते मग.
ह.
रुसते आता. आता थोडं थोडं कळाय लागलए ना तिला. त्यामुळे आता कुठली गोष्ट- नाही दिलं की हाताची घडी घालते आणि असं तोंड फुगवून उभारते.
हो? एवढं समजत.
होय. होय.
शहाणीए कि ग.
हम्म. आता तसं कराय लागलिए.
आता किती वर्षाची झाली ती? दोन वर्षाची?
आता दोन वर्ष, एप्रिलमध्ये दोन वर्ष- कम्प्लीट झालं बघ तिला. म्हणजे दोन वर्ष, हा.
हम्म. तिला काही त्रास वगैरे होत नाही. आधी सारखा नव्हे.
नाही. काही नाही त्रास तिला.
हम्म. आधी सारखी आजारी असायची.
होय. लहान मुलं म्हणल्यावर तशीच. मोठी होती- ल खेळायला लाग-
यात, हा. इम्युनिटी पॉवर मला वाटतय कमी अस- णार ए ती आधी. त्यामुळे ती सारखी आजारी असायची. आता जसं जसं मोठी होईल तशी आता तिची रोगप्रति- प्रतिकारक शक्ती वाढायला लागल्या.
हा. आता खाणं पिण पण थोडा बदल झालाय ना?
ह. आता वरचं खाणं वगैरे तर बऱ्यापैकी खात्या का?
हो. चपाती भाजी-
हा.
वरण भात.
हिरव्या भाज्या वगैरे खाते का ती? पालेभाज्या तेन.
पालेभाज्या खाते.
हम्. एक एक-
एवढंच कि मांसाहार जास्त खायला नाही बघत ती.
होय. पण तुमच्या घरी-
जसं की अंडी. चिकन असं मटण ते नाही खायला बघत. आमच्या इकडं खातात की.
हो.
हम्म.
हं. नाही तुमच्या इथं माळकरी येत म मला वाटलं तुमच्या घरी खात नाहीत वाटतं नॉनव्हेज.
होय. आमच्या इथं माळ आहेत तसे पण- आमच्या घरात म्हणजे, माझे आज्जे सासू, सासरे ते दोघं माळकरी होते.
हो.
नंतर या म्हणजे त्यांची कशी ग - अ मास आ अंडी पण शरीराला पाहिजे ना?
हम्म.
त्यांनीच नंतर त्यांना हाड कमकुवत झाली हे झाली. मग तेच सांगायला लागलेत उलट आंडी मटण खात जा.
हा हा.
असं आमच्या घरात जास्त, अजूनपर्यंत पण जास्त पाळतातच. पण आत्ता सध्या कोण एवढं हे करतय.
आळणी वगैरे जरा जरा कनि काढून तिला द्यायचं. जर खात असली तर.
हा. सूप पेते पितेय कि ती. तिला आवडतय सूप प्यायला.
हम्म जसं खाते तसं थोडं थोडं द्यायचं अंडी वगैरे खाते का उकडलेली हे ते
नाही उकडलेले अंडे वगैरे काय नाही खात
हम्म
मला सगळीजण सांगतात तिला देत जा, देत जा पण तीच खात नाही मी काय करू
हम् जरा असं कणी अंड वगैरे कनी भातात असं हे करून कणी चारायचं ग तिखट खात्या
हम्म
तिखट
हा तिखट खाते की
मग जर असं वरण आमटी सोडल्यासारखं करायचं आणि अंडक नाही भातात कुस करून जरा असं चारायचं तिला ते पण लागतेय अंगाला
ह
सवय लागूपर्यंत
होय
ऊठली वाटतं बघ आवाज आला
उठाय लागली
बरं, बर
तरी दोन तास होऊन गेले झोपून
होय बरी झोपते की ग मग दुपारी
नाही जर सर्दीत झाल्या ना त्यामुळे झोपले ती नाही तर दिवसभर खेळत असते
औषध खायला घातलेलीस
औषध घातलेलं सकाळी
म्हणूनच झोपली असेल
हम
हम्म उठली घे, घे तिला करतो परत फोन ह
हा